काय चाललं, हॅलो? काय चाललंय,
काय नाही ब बसलं तू,
होय माझ काय नाही, चाललं मी पण बसले.
बरं मग कशी काय आठवण झाली,
काही नाही अ, म्हणजे तुला जर अस सण, आता येतोय ना, गणपती.
हां,
त्याच्यावर जरा असं चर्चा करायची होती, म्हणून. म्हणून म्हटलं म, तुमच्या म्हणजे आमच्याकडे, भरपूर म्हणजे छान म्हणजे, बसवतात गणपती, तुमच्याकड बसवतात का?
हो बसवत्यात की, आमच्या पण घरी असतो गणपती, पाच दिवसांचा असतो. हॅलो!
आवाज येतोय का?
हा येते की बोल,
ह म्हणजे आमच्याकडं पण गणपती बसवतात ना, तुमच्याकडे बसवतात गणपती?
होय होय बसवत्यात की, पाच दिवसांच असतय.
होय आता पाच दिवसांचा असतोय, का आम त्याच्याकड दहा दिवसांचा असतोय, आता गणपती
हा घरातले पाच दिवस, आणि बाहेर मोठे गणपती दहा दिवस असं असत ना,
हा हो हो नाही, घरात पण दहा दिवस बसवतात ना, आमच्याकडे बसवतात दहा दिवस,
हा, हा, हा त्या असत एककांच्या पद्धत,
आणि अ छान वाटतं ना म्हणजे प्रसन्न वातावरण वगैरे असतं
हो
नंतर अ आरास वगैरे मांडतात म्हणजे फुलांचे माळ
होय
तच्या इकडं वाचत गजत वगैरे आतात
होय आणिंत घरगुती
आणि आमटी पण बसतो आणि म्हणजे मंडळांच पण बस
होय मंडळांचे पण असत दहा दिवसांचे अकरा दिवसांचे
किंवा अ संगीत खुर्च्या हे ते कार्यक्रम हा कार्यक्रम घेतात तसंच म्हणजे प्रत्येक सणाचं काय ना काय म्हणजे वेगळं वेगवेगळं असं महत्व आहे
होय
आता गणपतीत कसं म्हणजे सुख करता दुखहरता म्हटलं जातय विघ्नहारता वेघनं दूर करण्यासाठी म्हणजे बसवला आणि लोकमान्य टिळकांनी काढलेली ही पहिल्यापासूनची म्हणजे अ प्रथा आहे त्याच्यामुळं अ प्रत्येक घरी किंवा प्रत्येक मंडळात हे ते बसवला जातो मुंबईला तर म्हणजे भारी भारी देखावे वगैरे करतात
होय तिकडच्या मूर्त्यांचं जास्त म्हणजे हे म्हणतात ् अ रेखीव आकर्षक असतात तिकडच्या ज मुर
हो जास्तारी किंवा आकर्षक आणि म्हणजे रोषणाईच
होय असतात मोठ्या आणि जास्त असं करून जास्त फूट वगैरे असतात ते जास्त मोठे असतात लालबागचा राजा तर ते तर त्यां म्हणजे मुंबईच हेच आहे ते गणपती हम्म इच्छापूर्ती होणार तर
भरपूर रांग असतील म्हणजे तिथं भरपूर प्रमाणात म्हणजे आपण दर्शनाला दो दुसऱ्या दिवशी दर्शन मिळत
मिळतय होय होय होय
हे तसचं दिवाळीच्या पण सणाच आहे. दिवाळीच पण म्हणजे, अंधारावर मात करतात त्यामुळे सगळीकडं दिव्यांचं रोशन- नाही असतेय म्हणा ते म्हणा आणि वेगवेगळे पदार्थ कर् केले जातात.
केले जातात व्हय फराळ. हम्म
सगळे एकत्र मिळून ते फराळ वगैरे करतात.
करतात होय. आणि पाच दिवस आणि ते प्रत्येक दिवस्- दिवसाच त्यांच महत्त्व आणि असतं वेगवेगळे दिवस
याच म्हणजे धनाची पूजा केली जाते किंव् लक्ष्मी पूजा केली - जाते. त्याच्यानंतर भाऊबीज वगैरे-
पाडवा.
हे सगळे म्हणजे सण साजरे केले जातात. नंतर संक्रांतीच पण तसंच आहे. मकरसंक्रांत
होय.
हा पूर्वीचे म्हणजे आता आता लोक- बायका म्हणजे काळी साडी वगैरे घालतात पण पूर्वी काळी साडी घालायला बंदी होती ना म्हणजे आपशकून मानला आता काय म्हणजे आता लोक जास्त करून म्हणजे प्रगत झालेत त्यामुळे आता तसं काही पाळत
पाळत नाहीत हो
त्यामुं काळी साडी वगैरे म्हणजे जास्त करून बायकांचा सम असतो तिळबोळ घ्या गोड बोला म्हणजे प्रत्येका गड म्हणून राहणं किंवा- दुश्वास न करता किंवा एकमेकांविषयी कटकारस्थान न कपट- ठेवता. एकत्र येऊन हा सण साजरा करावा, हे त्याच्या मागचा उद्-
होय.
होळी पण, होळी त्याच्यामध्ये म्हणजे वाईट प्र्- वृत्तीचा नाश म्हणून ती होळी पेटवली जाते. रावणानं सीतेला- अ् म्हणजे पळवून नेलेलं.
हा.
नंतर रा् राव् रामाला मारून हे सॉरी राव् रामाने रावणाला मारून सीतेला परत आणलं.
आणलं होय.
म् त्यावेेळेचं अ् म्हणजे त्यामुळं त्या सणाला अ् होळी म्हणून म्हणजे ती वाईट- प्रवृत्तीचा नाश झाला ना रावना्- सर्वनाश केला रावणानं, रामानं त्यामुळं त्या दिवशी होळी म्हणू- साजरी केली जाते. तर, म्हणाले तर म्हणजे महाराष्ट्रात हे दोनच सण दोन - तीनच सण आहेत. जे मुख्य सण आहेत- एक दिवाळी,
होय. गणपती
दसरा आणि संक्रांत, दसऱ्याला गुढी वगैरे उभारतात. म्हणजे नवीन मराठी वर्षाचा न महिना चालू होतो जस आपल्याला इंग्लिश महिन्यात रवात
हम हम्म
तसंच ह्या सणाची म्हणजे ह दसऱ्याची सुरुवात मराठी महिन्याच्या मराठी महिन्यापासून केली जाते त्यामु हो मराठी वर्षाच म्हणजे वर्ष मानलं जात ना पाडव्याला त्यामुळे ती गुणी उभारून म्हणजे अ जेव्हा शिवाजी महाराजांनी
नाही
अ हेोक ह्याचा गड पनळगठ ह्या ह कोलाकोड तो गड जिंकला ना त्यामुळं म्हणजे ते परत त्या गडावर आले म्हणजे युद्ध करून म्हणून ते गुढी उभारून त्याच पहिलं म्हणजे पहिल्या म्हणजे शिवाजींच्या साजरे करत होते म्हणजे एखाद पराक्रम करून आल्यानंतर
हा हा हा
तिथे गुढी उभारून त्याच म्हणजे स्वागत करत होते किंवा हं म् असं कऱ्याच पण हे आहे, आणि मकरसंक्रांतीला सुद्धा ते आपल्या इथं आ्- पण तिळगूळ वगैरे वाटतो किंवा हे करतो, तसच दुसरीकडं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे.
होय.
आता गुजरात ला घेतलं तर तिथं पतंग वगैरे उडवले जात सगळे येऊन पतंग उडवतात
उडवतात होय आपल्याकडे पण असतात म्हणजे आ आता म्हणजे ट्रेन नुसार जास्त जरा असं चालय एवढे पतंग वगैरे आधिक पण जास्त म्हणजे हे करत नव्हतं हम्
करत नव्हते पण आता सगळे म्हणजे आता त्याला पतंगाला ह्याला गुजरातमध्येध्ये पतंगाला जास्त महत्त्व आहे सगळे एकत्र येऊ ऊडऊ त आत्पतंग
हम् हं् हं हॅलो हॅलो
नंतर
हॅलो आवाज येत नाही ग तुझचा
असं भरपूर म्हणजे सणांचं महत्त्व आहे आणि ही परंपरा म्हणजे पूर्वीपसून चालत आलेले त्यामुळे हे पुढे पण सगळे तसच म्हणजे चालू राहा राहावं मग तुला काय बद्दल
होय आपले सण म्हणजे हा इथे संस्कृती जपण्यासाठी सग एकत्र फॅमिली येण्यासाठी म्हणजे कामाच्या निमित्ताने म्हणजे थोडी लोक बाहेर असतात ते एकत्र येण्यासाठी हे सण म्हणजे खस्त त्यांना म्हणजे ह हेये
हो पहिलं पहिले प्रथा होती सण साजरे करण्यामाग हच जास्तण म्हणजे प्रथा होती कि सगळे एकत्र येऊन सगळेजरे करा लाग आणि सगळे एकत्र बंधू न मजे निर्माण होईल यासाठी
हो
त्यामुळे म म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेले
होय हो
आणि तू तुम्ही पण सगळे सण साजरे करत
होय होय होय आमच्यात पण सध्या सण साजरे होतात
हो सगळीकडेच करतात पण फक्त एवढंच की प्रत्येकाची सण साजरे करायचे वेगळा आहे चालेल ठेव का मग
हां हा ठीक आहे